हॅलो
हॅलो
कट केलीस व्हय?
मी नाही कट केलो.
माझं ते दोनशे अठरा कंदचच झालंय फ
नेटवर्कच काही तर प्रॉब्लेम आहे ना गूगल प्लेचा
ते कमी झालं बघ फक्त दोन काय तीन मिनिटच झालंत त्याचे.
आं
फक्त दोन का तीन मिनिटच झाले असतील त्याचे
राहू द्या आता. तुला कालचे पेमेंट आलेत?
अगं नाही आलं मला काय माहिती का आलं ते तेवढंच राहिल बघ. त्या रुपालीला
काल येतात बा तुलाच काय नाही ना काय माहित बाई.
नाही आलं तर रुपालीला आलं भौतिक टास्क संपल्यावर येईल. हम
नाहीय. मंगळवारी आणि अ गु शुक्रवारी येतात
मला मागच्या मंगळवारी यालत
हा ते त्यानंतर मग आपण जेवढं केलं तेवढा म गुरुवारपर्यंत केवढू पेल त्यानंतर मग त्यानंतर ते येतात आणि ते ऑरेंज दिसते पहिला मग त्यानंतर ग्रीन होते आपल्या खात्यावर आल्यावर
आता मी आल्या वरणा तू बघ म्हणस मला काय आलं नाही बाई पहिला ते जेव्हा ते आलं तर बघ ते म ऑरेंज दिसलं नंतर मग ग्रीन ते आल्यावर ग्रीन झालं मग त्याच्यानंतर काल काही झालंच नाही ना मंगळवारी बघायं आता
ममीमी आल्या
नाही आली अजून मी आत्ता जेवलो येऊन पडलो तेच कॉल संपाव म्हणलो तर ती मुलगीशी केली आणि प्रीतीला लावल तर तिचां लॉग आउट झालंय म्हणा
तू कशाला तिला फोन लावायला गेलतीस.
अगं नाही बाई मी नुसतं काय केलं माहितीय काय मग. कॉल मारलो आणि मग सोडून दिल मी काय तिला डबल लावलं तर ती म्हटली. ती स्वतःच कॉल केली. नाही माझा सायलेंट होता पप्पा झोपल्यात आणि ह कि मम्मीच्या फोन मधून लॉग आउट झालाय. आणि माझ्या बहिणीला पण द्यायचं होतं अशी बोलाल ती मी म्हटलं बर बर तुझ्या बहिणी दे म्हल माजा नंबर पण आता आमच्या घरी पाहूने येनार आहेत आणी मी जमल तर त इचल करंजला जाणार आहे म्हणलं. तर ना आज या तुझ्यासोबत संध्याकाळी बोलाल म्हणलं तर ती बर बर म्हणली.
तू काही कशाला तू आडवान्स पणा करायला जत्यास मी भगितलो आसतो इचलकरंजी मध्ये आल्या नंतर
त तू म्हणूनच मी तुला नंबर दिलो नव्हतो तुझा
ती ती ऐकतच नव्हती ती काय म्हणाल ती माहितेका तिच्या बहिनीचा नंबर देतो ती आता तुला कॉल करेल मग तिचा एक कॉल घे आणि माझा एक कॉल अशी कॉल करत बसा म्हणाल की ती.
माझ्या फोन मधून लॉग आऊट झाला असं म्हटली होती ना ती तुला
तिच्या मम्मीच्या फोन मध्ये लॉग आऊट झालं म्हणली आणि मी म्हणलं तुझ्या नंबरवरर करू का तर ती बोलली मुली ह तिच्या्या नंबरवर येत नाही.
कुणाच्या
तिच्या नंबरवरर येत नाही म्हणली तिनं.
मला सगळं माहित आहे तू कशाला. हे करायला जात्यास म्हणून मी. तुला तुला सांगितलं नव्हतं की मेसेज केल नाही म्हणूनच तुला.
अगं मी काही तिला विचारलो नाही तिन स्वतःहूनच सांगितले ग बाई मी
तिच्या मम्मीच्या फोन मध्ये तिनं वेगळं काढलेली.
हा हो तेच म्हणली की मग तिचां काल तिलावाडू झालंय असं बोलली ती
बघ चांगल्याच्या पंगना ला काय पण आता माझ्या फोन मध्ये लाग ना. तिचाच नंबर गेला ना म तिला पण कार्याला पण
हरा म्हणूनच आहे की नाही जे आंधन असतात बघ त्यांना फोन लावायचा कधी पण हे ओळखीचे असतात का नाही. लावायचं नाही बोलत नाहीत नाही ना असं असतं ते कार्यवर पण तवाचं तवा त्यानी टास्क करत असत कनी स्टार्टिंगला आलं तवाच पट करून करायचं आणि सोडून द्यायचं असतंय त्यांनी पण लावत्यात आणि आपण पण लावत्यात. त्यानंतर आहे कि नाही आपण कॉल करत बसलो कि नाही त्यांना. मग तिने पण कंटाळा केलता रोज काय बोलायचं म्हणून
अगं बाई तिने काय केली माहिती आहे काय. ती मुलगी मी म्हणलं तुम्ही मी म्हणलं. कि तिला पहिला दोन तुम्ही करा मग मी मला वेळ भेटला तर करतो नाही तर मी उद्या करतो. असं बोललो काय तिचा टास्क संपणार होत म्हणून. तर ती मला अशी केली आता तरी ति काय करायचं सांग
का अजून जरा झोप अजून जरा हे कर म्हणजे चालतंय. कोण नसतात मग. नाही अजून जरा झोप, अजून जरा कंटाळा कर तुला चूक केलोय टास्क देऊन मी
नाही गं मी काल किती कॉल केले माहिती आहे काय माझे काल पंधरा पंधरा कॉल. अं.
नाही गं मम्मी बोलत्या म्हणत्या तूच. नाही म्हणणार नाही बोलणार राहूदे राहूदे राहूदे.
एकाच व्यक्तीला असं किती करणार म मला यायला तर पाहिजे ते एकाच व्यक्ती.
येतय, येतंय. माझ्या फोन मध्ये येतंय तर तुझ्या फोन मध्ये का येत.
नाही इथे ग्रुप. पहिलीला फोन लागलो माझी दोन कॉल एक कॉल दोन कॉल ना झिरो झिरो मिनिटाचे झालेत. तिला किती ति ति तुम तुमच्यापेक्षा तिचे कॉल जास्त झाले आहेत माझ्याकड ती फार बुल ती बोलकी आहे ना ती. फाट फाट बोलत्या. तिचे बघ किती कॉल झाले माहिती आहे काय तीन एके तीन तीन दोनी सहा. सात आठ नऊ नऊ कॉल झाले तिचे.
हम्म, राहूदे बाई सोड. मग तुझ्या म आम्हाना पण केलीसं तर चालत होत आम्ही काल परवा असचं बसलेलो टाइम नाही टाइम असतोय तेव्हा तू करत नाहीस ज्या टाइमा मला करायचं नसतंय कनी झोपत असत्या तवा जोडते गप्प बस तू आधीपासन टास्क जव्हापासन कराल्यास कि नाही तवापासन मी तुला सांगितलो की फोन कर लाव लाव लाव असं म्हटलो तर तू काय म्हंटलीस नाही लावणार
हं हं अगं काल रात्री माझा स्वयंपाक होता मी तुला लावणार होत तो आणि म स्वयपाक केल्यावर झो जेवले म मला झोप आली मी झोपलो उद्या लावाय येतंय म्हणून आता काय स्वप्न पडलेलं
मी मला जवा टास्क अजून पण करालतो तुला केलतो बघ कॉल मे बी माझं पण थो कती जराचं म्हणजे जास्त झाले नव्हते माझे पण एक पाच कॉलचं झालते तुला केलतो मी त्यानंतर तुझ्या नंतर मी कि ती आता होऊन माझे टास्क किती दिवस झालं
हम्म आता माझे अ आता हा कॉल झाल्यानंतर माझे चारचं कॉल उरतात बघ
हुशार आहेस सोड
मग आणि काय
काय नाही
हम्म.
तु काय करायलास?
काही नाही मी झोपले आता पडलो असं
हम्म पणचा
काय म्हणलीस?
का नाही हा. आमिना बॅग भरलीस?
नाही अजून भरणार आहे.
तुला काय सांगितलं मम्मी थांबणार नाही म्हटल्या कळते तुला?
हा ना असु दे ना पण माझ काही घ्यायचंच नाही ना
घ्यायचं नाही म्हटल्यावर दोन नवीन कपडे घे, रेग्युलरचे कपडे घालायचे घे तर घे ना काय काय लागणार हाय.
हो ते मी घेते पटा दोन मिनिटात घेते मी ते मला जास्त
आल्यानंतर मम्मी आल्यानंतर मम्मी कशी शरबत वगैरे काही करणार नाहीएस वाटतं, बॅगाच भरीत बसणार आहेस. काय राव तुमचं
ती करत्या ती सासूबाई करत्या
व्हय व्हय
अवघड हाय. जे सांगितल्याल असतंय ते करायचं नाही दुसरच करायचं.
अगं नाजीयाज! तुला तुला माहित नाहीये संसारी हा कसा असतोय तु जरा शांत बस ती आल्यावर मी बॅग भरून निघते ना तु कशाला काळजी करायल्यास ती बोलत बसेपर्यंत सरबत बिर बत दिल्यानंतर ती बोलत बसूपर्यंत त्या मुलगाला घेऊसपर्यंत मी लगेच
अग माहित आहे सगळ्यांना संसार कसा असतो? तु एकटीस करत नाही ए संसार
तु तर तु कुठं करते सोड आत त्यात जर बॅग आताच जर बॅग भरायला घेतला ना तर नवरा नवरा म्हणायला जायचा जायचं नाही म्हणून
व्हय व्हय व्हय बाई मग कशाला उड्या मारायचं मग
अगं तो नुसतं दररोज भाडणंच काढतोय अगं आता तिला मी सकाळी काय बोलले सांग? चल मला खूप त्रास व्हालाय, डॉक्टरांकड मग अजून एकदा तिला काय बोललो दोन, तीनदा म्हणलो, चल डॉक्टरांकड तर ते अ ते कसं माहितए काय तुझ्या आईवर उगच भांडण काढायची ते सकाळी पोहे पोहे जेव्हा करायलो तो कि नाही तेव्हाच तो भांडण काढायलता माझ्यासोबत मग मी शांत बसलो राहू दे म्हणून तेलकट पोहे केल्यास सुट्टे सुट्टे ते पोहे पाहिजेत असशी पाहिजे तुला स्वयंपाक नाही, आला तर मला सांग मी करतो तुला काय तुला काय येतय नुसतं ब मोठ मोठं बोलायला येतय असं बोलायला चालू केला त्यानंतर पोहे खाऊन फिरून आला काय? इथ येऊन पडला मग मला त्रास व्हायलता ग मग मी बसलेले पूर्ण मला चक्कर बॉडी पेन ह हाडं न हाडं पेन करायल्यात काय एवढं सगळं पेन व्हायलाय मग मी त्याला आल्यावर म्हटलं दवाखान्याला जाऊया तर तो काय म्हणला मला फटाक करून तुझी सोनोग्राफी केल्याशिवाय तू काय अं शांत बसणार नाहीस. नाही हा दुसऱ्यांदा म्हणला पहिल्यांदा काय म्हणला की तुझ अ काय नाही होत तुझं सगळं हे जे हिनी अ म्हणजे तुझ्या मेंदवात काय तर असं चाललंय, वगैरे असं बोल्ला तो. मला. मग दुसऱ्यांदा अनेकदा विचारला तर मग ते म्हटलं, सोनोग्राफी केल्याशिवाय तू काय गप बस नार नाही म ममी न ममीला कॉल केेलता बघ मम्मीला म्हणल, की असं असं व्हायलय काय करू तर मम्मी बोलली की नवऱ्याला सांग किंवा फरीला सांग दवाखान्याला न्ह्यायला. असं असं वाहिलंय म्हणून, तर मी नवऱ्याला म्हणल अनेकदा विचारल. विचारलं कि जाऊया काय? तर तो नाह्य बोलला. तर नंतर मी मम्मीला ए ए वगैरे जेव्हा म्हणले, ना तर तो तेव्हा बोलतो चल दवाखान्याला म्हणून, तर मम्मी नंतर म्हंनली मी पैसे पाठवतो. तू जाऊन ये वगैरे असं बोलली तर मग नंतर अ नंतर हे भांडणं काढला आणि माझ्यासोबत, मी तुझ्या आई बाबान काय दिलंय म्हणा काय हे केलंय काय हे केलंय काय केलंय असं केलंय तसं केलं य ह्याचा पैसे मागितलीस, त्याचा पैसे मागितलीस नुसतं मोठ मोठं बोल त्यास हे ते, करून असं केलं त्यानं मला. असं केला ते केला करू दे म्हणलं काय. नंतर म मग मम्मी म्हणली आम्हाला कॉल हे करू नकोस माझी मी बघतो असं बोलली ना तर तेव्हा मग तो म्हणला कि आता त्यांनी, आता मी मम्मीला सांगितलेलं ना, तर मी बोलली पप्पांना विचार वगैरा असं बोलल्यानंतर तो घाबरला. घाबरला तो. मग म्हणला चल जाऊन येऊया दवाखान्याला, तेव्हा म्हणला. अगं नुसतं शंभर रुपयेची बाब हाय अगं मी ह्याला कायच म्हणलं नव्हतं तू सोनोग्राफी काढा याला नाही हे नाही, फक्त मी म्हणलेलं डॉक्टरांकडे जाऊया. तर माझी काय चुकी आहे बघ ना? अगं म्हजे एवढा अंगावर वगैरे चाललंय एवढा त्रास व्हायलाय. ह्यांना कुणालाच काळजी